ते गेम गेलेलीस की ग. हॅलो. हा काही करायला लागली? अगं बाई हो मग काय चाललंय अजून तुमच? हॅलो. काय नाही.
हो हो येतोय ना. स्कट होय स्वयंपाक तेन झालाय?
झालाय की.
होय. मग काय चालय तुमचं?
हम्म.
होय का? मग आम्ही वडापाव खाणार आहे बघा. तुम्हाला रेसिपी माहिती आहे का त्याची?
काय?
रेसिपी माहिती आहे का त्याची?
काय?
रेसिपी माहिती आहे तुम्हाला?
होय मला वडापाऊची रेसिपी म माहितीये. बटाट्याची भाजी करायची. बटाट्याच्या भाजीची पण रेसिपी सांगते तुम्हाला. मोस्त पहील्यांदा बटाटे धुऊन घ्यायचे. त्याला कुकर ला उकडायला ठेवायचे. मस्त कि मउ अस उकडलं ना ते घ्यायचं. तुम्हाला लगीच करायचं तर लगीच पण करू शकता. पण फ घीजच करायचं असतं त्यासाठी. आन ते बटाटे असतात ना. तला तझ जे साल असते ना. सॅलपट काढून घ्यायचे. आणि मग त्याला, सलपट घातलं ना. हॅलो. ऐकताय ना? आग काय ते. आणि मग सालपट्ट काढलं ना. ते आपलं मॅश करून घ्यायचं मॅशर न. आहे ना तुमच्या घरी मँशर? मँशर नसल तर आपलं पळी किंवा ह तानी सुद्धा करू शकतो. आणि मग त्यात जरस आपलं अ जरा आणि मग आपण कडेई घ्यायची एक. कडई ताप तापवायला ठेवायची. ती ताप तापली की त्यात तेल घालायचं. जिरं घालायचं. मोहरी घालायची. अन त्यात म आपण ते हळद टाकायची. वाटलं जरा चवीपुरती चटणी सुद्धा टाकलं तरी चालेल. चवीला फक्त. मस्त काय काय असत ते हळद वगैरे घालायची. हलवून घ्यायच. तर म त्यात मग ते आपण जीब भाजीची मॅस् करुन घेतलेली ना. ते घालायचं मस्तपैकी हलवून घ्यायचं त्याला. बटाट्याची भाजी तयार होती आपली. कांदा वगैरे घालायचा नाही हा पण त्यात. आणि म ना आपले मिळेतात ना ओ पाव.
माहितात ना वडापाव खाताना जस, आपल्या लाद्या असतात ना. त्या लाद्या मस्त त्या बेकरीतन ताज्या ताज्या करून आणायच्या.
म त्याला आपण घरी आणलं की बटर किंवा तूप टाकून भाजून घ्यायचं मस्तपैक की जस्तं बटर पण नसलं आणि तूप पण नसलं तर साधं भाजलं तरी चालतंय. आणि आपलं ती भाजी जी असते कणी त्याचे गोल गोल हे करायचे़. माहितीये ना गोल गोल इट करायचं. ते गोल गोल गोल गोल सगळं करून घ्यायचं. आणि आपलं बेसन असतय कनी त्या बेसनमध्ये जरासं नकळत मग पाणी घालायचं एक अर्धा अर्धा दोन वाटी म्हणजे एक पाऊन पाऊन वाटी टाकायचं पाऊन पण नाय हा बरोबर ये पाऊन वाटी पण नाय टाकायचं. पीठ जरा जास्त असलं तर ते मिक्स करायचं. आणि जे आपण बटाट्याच ते गोल वर्तुळाकार मध्ये केलेलं कनय ते त्या पिठात अ बुडवायचं आणि तेल गरम करायला ठेवायचं. कढई गरम सॉरी कढई ठेवायची गॅसवर गॅस सुरू करून ते कढई गरम ठेव लायला ठेवायची त्यात तेला टाक कायचं आणि तो त्यात वडा टाकायचा आणि तो मस्त बैकी असा लालसरपणे तळला ना तो आपल्या पावमध्ये घालून
मिरच्या तळायच्या थोड्याशा आणि आपली त्याची ग्रीन चटणी करायची. मध्ये ना पुदिना आणायचा पुदिना चिरायचा मिक्सरला वाटायचा मीठ अनं थोडस चटणी टाकून. मस्त मिक्सर ला बारीक केल ना तर चटणी तयार होते. किंवा तुम्हाला चटणी तर जर तुम्हाला ऐका ना जर आवाज यायलाय काय हो यायलाय. हो यायलाय हॅलो
आवाज यायलाय काय? हा माझी रेसिपी सांगतो काय तुमचं पण छान हाय माझं पण बघा काय वडापावची रेसिपी अम्म बा मार्केट ला जायचं पाव, मिरच्या हॅलो
ते मार्केट ला जायचं तेनं सांगू नका डायरेक्टली रेसिपी सांगा.
हा तुम्हाला सांगतो घ्या. हॅलो वडापाव ची सांगू नका मला पिज्ज्या ची सांगा पिझ्झाची होय. पिझ्झाची मला येत नाय पिझ्झाची आली असते तर सांगितलं असतो वड्याची येत्या बघा मी सांगू का
पिज्जाची
मी मार्केटला जायचं. वडा आणायचा व बटाटे आणायचं. मिरच्या आणायचं. आण्यानंतर घरी अ बटाटा ते ना असतय ना ते धुन उकडू घालायचा उकडू घातल्यानंतर ह उकडल्यानंतर ते काढायचा बटाटा बटाटा काढल्यानंतर त्याच्या असं साल्ट वरच काढून बॅश करू घ्यायच. बटाटातिशात खु बटाट्याच्या भाजीला मिरच्या चिरायच्या.
बाहेर आहे तुम्ही? मिरच्या चिरायच्या, तेल टाकायचं, जिरे, मोहरी टाका जे जेवण झालं?
ह म्हणजे तेल तेण शिरून घ्यायचं तिच्यात तेल तेण टाकायच, मिरच टाकायचं हळद, हळद टाकायची थोडीशी, मीठ टाकायचं. आन बटाटे घालायचे आन त्याला मॅश करून घ्यायच एका टोपलीत काढायच मग नंतर दाळीच पीठ घ्यायचं अ पाणी घालून कालवायचं तिच्यात आपणला जिरं नाही अ ओवा टाकायचा तिच्यात थोडस सोडा टाकाय द्यायचा. अन टाकल्यानंतर हे बटाट्याची पीठ असते ते नव ते तिच्यात बुडवायचं ना तळुन घ्यायचे वडे तयार होतात. आणि थोड्याशा मिरच्या नकलून घ्यायच्या तेलात तळायच्या. तळल्यानंतर ते वडापावची लादीचा पाव काढून घ्याय त्याला मधून चिरायचा आणि ह चिरायचा वडा घालायचा आणि चटणी कशी बनवायची अ..... चटणी सांगतो घ्या. हम्म, हे चटणी कशी बनवायचे सांगतो घ्या ते आपल्या दाळीचे पीठ असते ना तेच नुकत सोडल्या सोडायच त्याला जरा जास्त तळवायचं त्यानंतर काढाचं मिक्सर मध्ये बारीक करायच. चटणी घालायची मिक्स करायचं केल्यानंतर हा आणखी होते तस मग. मिक्स झाल्यानंतर वडापाव घ्यायचा वडा, वड्या घालायच ते घातल्यानंतर बोल की हा वडा तेंग घालायचं वडा घालायचा तिच्यात सॉस पण खाऊ शकतो आपण. हा ते तस करायचं आणि मस्त एका प्लेटीत घ्यायचा दोन वडे वडापाव मिरच्या घ्यायच्या मस्त मिरची कट करायची वडापाव खायचा एकदम भारी लागत बघा.
हम्म, मस्त, मग काय चाललंय अजून तुमच? हम्म, काय नाही. स्वयंपाक झाला? का करणार आहे?
हम्म, तेच माझा आता करायचा आहे बघा स्वयंपाक.
मस्त झंन, झंणीत मसुर डाळीत
हम्म.
टम्याटोची आमटी, भात
चपाात्या, हम्म.
एक-दोन मिनिट
हा कशे हा हॅलो हम्म बर बर आम्ही पण करणार आहे आता स्वयंपाक घ्या आम्ही काय भाकरी पिठलं करणार हाय दुसरं नाही काही करायचं आम्हाला मला शिवायला येते का शिवणकाम? हम्म मंग काय चालेत हम्म हम् हहम्म बर हम हॅलो पाऊस आलाय का तुमच्याकडे? येतोय की आमच्याकडे पण पाऊस कुठे आता पाऊसात काय फिरायला तर जायला मिळतच नाही आता फिरायला जायचं म्हणलं तर पावसाचं वातावरण दिलं ना
येतो भुर्र जातोय भुर्र येतोय जातोय येतोय जातोय सड सड स एकदाचं सड सड सड पडून गेला शेताला पीक का भुर्र वाढते कुठे जायला मिळत नाही करायला मिळत नाही उगच बसते मी तर आता एवढ्या पावसाळ्यात कुठच गेली नाही बसलो होत घरी
ला जायचं ठरवत आहे मग पण लईच पाऊस पडलाय तिकडचं आडकून बस कसं करायचं म्हणून चालू हाय जरा घरात
आम्ही तर हिमालयला जाऊन अडक अडकलोय ओ हिमलयला हवात आम्ही, हिमलयला गिलं बघ. आणि पाच सहा दिस तिथच अडकलोय, आता आठवडा झाला तिथंच अडकलोय. हिमालयामधीच हाय.
व्हय, तुम्हाला कसं वाटायलय काय?
आता हिमालयाला तर, हे हिमालयाला तर रोप असलाच पाऊस आहे क नाय, बाहेर जात मिळत नाही काय फिरायला सुद्धा मिळत नाही, आलो का
मध्ये, हॉटेल बुक केलत हे म, त्या हॉटेलमध्येध्ये बसल का, भुर्रर्र
आणि हॉटेल मधली माणसं हिकडच, तिकड झाल का, शिव्याचं घालायला सुरुवात करत्यात.
फिरायला जायचं म्हटल्यावर की तसच असतंय.
आमची
हम्म आम्ही पण जाणाराय बघा उद्या. हा चालतय ठिउ काय मग?